क म्ह्हाणाच.
अ नाही राह फक्त आपण गप्पा मारलं तरी काम न होऊन जात.
हॅलो हॅलो. नाही आहे गवढं थोडं बोललं बी नाही बोललं बी चालतं त्याला.
फक्त पता नत. माझ.
हॅलो.
अगे फोन चालू राहते फक्त.
हवा रू त तथ बडबड चालूऐक. हा हा. तेच करण करून देत.
ह
सठ जाऊ.
घेरा रं तू ना घेजो. तु बोल बोल झाल बा बरं. चालं तु मार
अच्छ. ह
ते बोडतस झाल.
तर आमुला आवाज जवला नका इथ. आवाजेवर आला का.
हो.
हो ब जेवण झाली काय ते्हा. दसण्या दिव्याजवन करू.
तुमची किती राहील संदीप भोकाल. तुमची किती राहिले कॉल
पंधरा
पंधरा का महि तीनच राहिली.
त्याच्यावर किती किती अ ते येईल पॉइंट?
तीशेल मला तर मग शून्य झाले पाच.
आगय तस नाही रात मालच्या खाली ना - - पॉइंट देतो ते सहाशे इशे पाचशे. अ अगं कयला झिरू.
मला पाच कॉलला झिरो आले आणि बाकीचे सहाशे चौदा, सहाशे सतरा अशे आले.
ब म्हणजेवले ना असा शिव देल का
हा.
त्या ते प शंभर रुपये का हे कॉलये.
होव का.
ज ना झगर. अर जरूर जरूर ज मकश
जाऊ द्या मग जयंती म काटार
नाही तस नाही ना कॉल आहे ना कंप्लेंट द ना हे कंप्लीट द दहा हजारी मिनटं चालला पाहिजे.
हा. धाहा मिनट.
हा.
बाळा घासणीचं दे म्हणलं मला ती पटकन इकड. पप्पल बाकड पाया अर्दी बर लाग तिक काय तो - -
हम्म. हम्म. हम्म. ह चालु काय? हल वा हम्
हं घेतली का बाजी आहे का नमस्तते कर ना ह
हम्
ह् हम्.
हिटरचं बटन चालू केलं कागं? अ एवढ कर. शबर खाल म्हंद
आई.
स्तकडेला पच कड काय?
ताई, नाय लागत तु. ना कर कोल - - हम् ह
ह
द पा ला
चालेत नाही जेऊ ना घेऊ
नाही नाही मी आताच जाल पास
पप्पल पा भाजी घतीे पाय एकम समतरीस नंतरऐकायय का
हम् हम् जमन ना बजल काय का का नाही ल घ
अ
हम्म हम्म ह हम्म हम्म
हम् साजरली पोळी देत होत पोळी देत हो भाजीली बी पाडाट घेऊन लगेच ग ाला मग इ झाला त
बर
ह का
हम् हम्म हम्म हम् ह् ह
हो हा का
बरड वेळे संप कपळ हम्म
ह
बोल हो ह्
प तार जेऊ पाय ब जोर ना क झालं ग
म
चालू या तू किती मींड बाकी आहे आज थोडे राहिले आता ला बोल मी लावते कोुण तु मला संदीप भाऊ मगा
हो लाव
लागत हो पान मग मगभ बसला ना
द ज एकदा बार सप ला का तू लाव
हा अज दो वीस मिनिटं राहिली तुम्ही सेकंद राहिले फक्त
वीस मिनिटं कुठ सेकंड न ते ताटाना मी तेवढं घसडून घेतेन लगेच
गोल्या तूज जेवण जेवण करायचं नाही का रे गोल्याव. करू कट आता
नाही मी करतो हा